हा येतोय आवाज बर का तुझ माज हो थोडं रंचा प्रॉब्लेम आहे का आमच्याकं
हो
हम्म हा ना केव्हाच उचलते कवाल ते पटकन उचलला पण जात नाही
हो आणि तसंच होतंय आज
आज तसच होतंय ना हा बहुतेक हो मस्त ह बहतेिक ना आज बर का ग बहतेिक आज सगळ्या जण कं्प्लीट करताय ना कॉल त्याच्यामुळे असं होतात तुम्ही
हा कदाचित लोड आला असेल त्याच्यावर
हा लोड आला
बोला काय म्हणतात
हम् झालंय जेवण तुमचं झालंय की जेवण
ह स्वयंपाक झाले आहेत जेवण बाकी अजून
ह तुमचा नाष्ट्ता असतो ना
हो नाश्ता वगैरे काही झाला नाही पण ते कस काम वगैरे मम्मीचे क्लासेस वगैरे चालू होते मग ग मी तर मग स्वयंपाक वगैरे करून घेतला आणि दूध बिस्किट वगैरे खाऊन घेतलं मग आता का भूक नाहीे...
हा...
एक..
आमचा नसतो नाश्ता काहीच आम्ही दहा साडे दहा वाजता जेवणच करून घेतो डायरेक्ट..
हा मग आम्हाला उशीर होतो बारा एक वाजतात ना जेवायला मग ना... मध्ये मग काय आम्ही दूध बिस्किट वगैरे खाऊन घेतले... हो...
का तुमच्या...
ह चहा घेतात मम्मी पप्पा घेतात.. आणि भाऊ आणि मी काय घेत नाही मग साखर बंद आहे ना आमची... आणि बिस्किट पण आ ते.. डायटवर नाही पण आम्ही साखर वगैरे जास्त काही खात नाही..
हो का म...
हम् अ चहा म्हणजे ना हे जे जुने लोक आहेत ना तुमच्यासारखे... किंवा माझ मम्मी म्हणा त्यांची चहाच बंध होत त्यांना किती सांगितलं ग चहा नको पिऊ... छान नाही थोडीशी थोडीशी अगं थोडीशी पण...
आणि एकच... ते त ना बरोबर चार ती पाचच कंप्लीट..
हो तुम्हाला कस ते आधीपासून सवय पडली ना मग...
हा...
तरी पण मग मम्मीला बोलून बोलून बोलून बोलून सकाळी सर्वात आधी गरम पाण्याची सवय लावली... मग त्यानंतर तर म्हटलं घे मग अर्धा एका त अस नाही छान तुला घ्यायची तर...
नाही गरम पाणी मी पण घेते रोज मला...
हो पण माझ हम्म पण माझ्या वडिलांना तस मग चहापाणी पिल्याना गरम लगेच छान लागते पण मग त्याच्या काही फरकच पडत नाही ना मग.
ह मी तरच करते ना ग म चहा.... पाणी पिलं क लगेचे तसं नाही करायला पाहिजे ना...
अर्धा तासाने घ्यायची चहा पाणी म्हणजे पाणी गेल्यान म्हणजे पूर्ण पाणी डायजेस्ट होऊन जातं आपल्या अर्ध्या तासात.... एक तांब्या वगैरे जेवढं घेतो तेवढं आणि मग नंतर चहा घ्यायची..
असं करायचं...
नाही होत...
हा हा बरोबर...
असं पण चहाची तर ऍसिडिटी होतेच पण कमी प्रमाणात होते असं...
हा ना...
तसं घेतल्यावर हम्म...
बाकी कॉलेज...
काय स्वयंपाक केला काय झालं...
कॉलेज च सुट्ट्या आहे का?
अ माझं झालं आता कंप्लीट मी आता सध्या जॉबच ट्राय करते....
हो का मला वाटलं कॉलेजच जाते...
आता सध्या ट्रेनिंगला जात होती मी सिव्हलला हॉस्पिटलला... आणि मग आता आमचं इंटर्नशिप वगैरे चालू आहे...
हो का...
हम्म...
कुठं आहे ते तिथंच का?
हा इथेच ना मोठं सिव्हल आहे ना आपलं...
हा हा अच्छा नाशिक... मध्ये पण आहे ना सिव्हील...
हा ना प्रत्येक ठिकाणी नाशिकला आहे म्हणजे जे मोठे मोठे सिवल येतात आहे... नंदुरबारच आमच मोठा सिव्हिल आहे. याला लागून तालुके तिकडचे लोक येतात मग नाशिकला पण मोठं सिव्हल ए आणखीन मग पुण्याला मोठं सिव्हल ए असं जे मेन मेन सिटी आहे, तिथे मग मोठे सिव्हिल मग लहान लहान हॉस्पिटल मग त्यांचे बनवलेत त्यांनी.
हा बरोबर.
असं केले हम्म.
हा हा.
तिथे पण मग आम हेच काम असतं की जायचं पेशंट वगैरे त्यांना औषध वगैरे द्यायची.
हां.
मग ट्रेनिंग पण होऊन जाते सोबत थोडी पेमेंट पण भेटून जाते.
हो इथं पण भरपूर मोठ आहे, आमच्या इथं पण ना तर असेच लांब लांब म्हणजे इथच मुक्कामी राहता मध्ये जास्त लाबचे ना ते, त्याच्यामुळे ते इथेच राहून घेता मुक्कामी इथंच चालू म त्यांचं शिक्षण पण
ह तसंच करतात मग ट्रेनिंगवाल्यांना काय परवडत नाही ना मग इकडे परत घरी यायचं आणि मग जायचं ते कसं आम्ही गावातल्या गावात आमच आहे म्हणून मग काय प्रॉब्लेम नाही आता नाशिकवाल्यांना नाशिकमध्ये तर मग त्यांना काय अडचण नाही पण जे बाहेरगावाचे मुलं येतात, मग त्यांना मग ते राहावंच लागत तिथे. सहा महिने वर्ष असं
हा तेच तर, म्हणजे माझ्या मामीच ऑपरेशन केलेलं होत ना तिथं, तिथं सगळे अशीे शिकऊच होते.
हो आणि आता तर सध्या तरी मग शिकाऊच जास्त कारण की ही भरतीच काढत नाहीये भरती वगैरे काढली ना मग, हे जे शिकाऊ ना मग यांच्यासाठी जागा नाही राहणार इथे बसायला म्हणून मग हे काय करताय की भरती वगैरे नाही. काढायची आपण अजून एक दोन वर्ष मग नंतर होऊन बघू आता. काढायची तर बघू तेव्हा असा विषय झालाय तो मग मुलं कसं ट्रेनिंग करून करून बसतायत आणि दुसरे काही पण जॉब करतायत
हा.
असा विषय झालाय.
हा मग आता काय करणार घरी बायचं तर असंय ना.
हा घरी बसण्यापेक्षा मग दहा बारा हजार बी भेटले तर मग माणूस जातोच ना तिथे.
हा.
ह असं झालंय मग आता आणि कंपन्यांमध्ये पण कसं आहे? स्टार्टिंगला तुम्हाला शिकण्यासाठी स्टार्टिंगला तेरा हजार चौदा हजार रुपये देतील मग तीन महिन्यानंतर मग तुमच्या इथ वीस हजार तीस हजार अशी पेमेंट होते.
हां बरोबर.
हा मग ती तेवढीच असते. विस हजार, तीस हजार वर अडकलेली असते, पण सरकारीच कसं मग ती वाढते. पण सरकारी मध्ये लवकर परमनंट नाही होत माणूस
नाही नाही हा ते तर हायचे, पण ते कायमच होऊन जातं ना ग मग. हा रिटायर चालू झाले तरी, पेन्शन बसून जाते ना मग.
हा पण आता सध्या आहे ना म्हणजे सरकारने एक नियम काढलाय की जो पण व्यक्ती असेल त्याला तर म्हणजे टेम्पररी घ्यायचं पण परमनंट ज्याला दहा वर्ष झाली आहेत, टेम्पररी काम करून तो परमनंट होईल. असं झालंय आता एकाच जागेवर दहा वर्ष काम मग एखादी महिला तर नाही करू शकणार कारण टी पण मग लग्न वगैरे झालं मग तिला दुसरीकडे जावं लाग हम्म मग पण मग माणसं करतात. माणसं कुठे पण राहिली ना तर मग त्या त्यामध्ये आपल्याला जर सांग आपण जर सांगितलं की बदली करायची तर मग ते मग नाही करून देत बदली वगैरे पण इथे हॉस्पिटलची
हा हा हा म्हणजे आता ये सरकारी नोकऱ्यांचं असं हे कंपल्सरी केलं का दहा वर्षांच
नाही हे तर हॉस्पिटलच सांगते मी सरकारी नोकरीच नाही सांगत नोकरीच मला माहित नाही दुसरं पण हॉस्पिटलच झालय तसं
अच्छा हो का
हो हॉस्पिटलमध्ये म्हणजे जोबी असेल आता फार्मासिस्ट असेल र असेल आणखीन मग वेगळा हेल्थकअर स्टाफ असेल ते सगळ्यांनी दहा वर्ष कंप्लीट करायची मग त्यानंतर परर्मनंट होतात
हा का
हा स आहे
हम् हम् अरे
हम्म मग दहा वर्ष काय कमी थोडी कि दहा वर्ष म्हणजे भरपूर झाले पण मग तो कसा. पगार वगैरे पण येतो ना तर मग हे लोक कसं करतात. हॉस्पिटलवाले जी टेम्पररी लागलेत त्यांच्यासाठी. त्यांना पूर्ण पगार नाही देत त्याच्यामधून दोन हजार तीन हजार हे काढून घेतात.
हो ना.
आणि मग ते पगार वगैरे देतात. आणि याच जर बघितलं आपण परमनंट वाल्यांना तर त्यांच्या खात्यात पूर्ण पैसे पडतात हा स आहे महाभेदभाव होतो शिक्षण तर उलट म्हणजे त्यांच माहिती का डिप्लोमा वगैरे झालेले असतात ना डी फार्मस झालेले त्यांना परमानंट होऊन म्हणजे जास्त वर्ष होऊन गेलेल ना त्यांना जॉब करायला मग ते परर्मनंट होऊन त्यांना सत्तर सत्तर ऐंशी ऐंशी हजार पगार आहे
बापरी
हो भरपूर पगार असतो तिथे पण ते कसं मग टिकून राहणं महत्त्वाचं आहे हम आणि त्यांनी जसं सांगितलं तुम्हाला जस सांगितलं त्यांनी सर्वे करा बाहेर तसा सर्वे आपण केला पाहिजे आणि त्यांनी जर सांगितलं की तुम्ही इथे बसून सगळं सांभाळा तर ते सांभाळलं पाहिजे म्हणजे ते जस सांगतात तस व्हायला पाहिजे असं आहे
ह ह अवघडच चालल्या आहे ना पहिल्यापेक्षा आता अवघडच झालंय जास्त शिक्षण पणा आणि सगळंच
आणि म्हणजे असं वाटतं ना शिक्षणात विना कारण पैसा घातला आपण कायतरी आपला बिझनेस टाकला असता आ आता तो कुठे कुठच्या कुठे राहिलो असतो
तेस्तार पहिले नव्हतंच ना एवढं आता जास्त स्टिट झालंय
हो आणि सगळे जण शिक्षणावर पण जास्त भर टाकतायत ना म्हणून मग म्हणून होतय ते
हम्म
आपण कस शिक्ष म्हणजे चांगलं होईल पुढे तर दोन पैसा कमवेल पण माणूस बारावी पण झाला आणि त्यानंतर त्याला जर आर्थिक दृष्ट्या न्याय नसेल पैशांच्या वगैरे कस खर्च करायचा, कुठे इन्व्हेस्ट करायचे कुठे नाहीत. ते जर माहिती असेल ना, तर तू बरोबर बिझनेस मध्ये पण पुढे जातो.
हो कुठे पण घुसून बरोबर करतो मग तो असं.
आता आपल्या इकडचे, लोक विदेशात जाऊन आता ते वडापावची लॉरी. आणखीन चाट शिलोरी असे चालू करतायत इकड. म्हणजे फूड तिकडे ते विकून पैसे कमवतायत.
ह ना, हम्म हम्म.
म्हणजे भरपूर त्यांनी पैसा वगैरे पण कमवलाय तिकडे.
हम्म.
हम्म आणि विदेशमधे पण का बरं जातात, आपल्या इकडचे कारण की तिथे. पैसा जास्त आहे.
जास्त ये, पण खर्च पण तेवढाच ना गं मग.
हो. खर्च आहे तिथे, पण, माणूस कसा आम्ही आ एखादा जर व्यक्ती गेला तर तो काय विच विचार करतो. मी एवढं इंडिया मधून लोन घेतलय स्टडी साठी मी तिथे जाऊन अब्रॉटला. स्टडी करतात, स्टडी केल्यानंतर मग तिकडे येत ते जॉब पण करतात. मग जॉबमध्ये त्यांना आपल्या भारतापेक्षा डबलचा पैसा दिसतो. पैसा दिसला ना, मग जर जर हा मग जर ते गव्हरमेंट. जॉब भेटली तर, मग त्यांना राहायला कॉटर पण फ्री मध्ये. त्यांची हेल्थ सुविधा आपण फ्रीमध्ये, सगळं त्यांनच फ्री मध्ये असत त्यांना पैसा नाही लागत.
नाही ना.
नाही, मग तो व्यक्ती कसा म मी एवढा पैसा घेऊन इंडियामध्ये. जाईल परत, आणि हा पैसा तर त्यांचा फेडून देईल आणि तिथेच. रा पण तो इथे येतच नाही. तो तिकडूनच पैसा त्यांचा ट्रान्सफर करून देतो. या बाबा आम्ही एवढे पैसे तुमचे घेतले होते. हे तुमचे परत घ्या आता आम्ही इथेच राहू.
हा आणि. आणि जिथलं यायची सवय पडली ना, परत यायची इच्छा होत नाही म्हणे असं होऊन जात ना. तिची सवय होवून जाते. आपला टाइम झालाय का? हो मी इकडन करू का.
हो हो हो.
चालेल एक कॉल करते.
हो